आता गेला का उचलल्या. ह मी तेच म्हटल उचलल्या गेलं. काय माहित मगाशी उचललं गेला च नवत. हो काय? झालं ना जेवण?
नाही आमचं नाही झालं बाई. यांचं झालं माणसांयच.
हाव का? चुलीवर स्वयंपाक करू करू थकल्या नाही. सिलेंडर गेलं त?
नाहित काय त. अर सवय नही ना चूलीची. आणि ते आता घरही मग सगळं काळ होते त्यान.
हा, म एखाद एखांद सिलेंडर शिल्लकच ठेवाव ना. आता
ते ना ते हे बाजूला ते वारले होते. की नाही ते आ आई. ते कळूचे. हा, त म त्यांच्या इथ दिलं होतं ना.
असं असं.
हम्म अन् मग देल त देल परत नोदलई नाही. अस झाल ते.
हाव ना.
त मग तेही संपलंन. हेही संपलं.
हाव ना. लावता का म फोन? येते म्हणे गाडी की नाही?
काही उचला नाही त्यांना लावला फोन मी
हो का
हम्
आमचं आमच इथं आहे आता सध्याच बाई आमच आमच्या जागाय नाही चुलपेटवायले
आमच्या इथे नाही ना आता घरात पेटवा लागते काय करतय सांगा.
हा
चुल ही नाही ते इटोला गेलाय ते खूप दिवसाचं होत ते काढलं आता
हा
तो गेलाय त्याचा
हम् ते देरानी च झालं वाटत सुरू काव
नाही भाऊ ते पहिलं पूर्ण नाहीे ना टास्क मागच्या वर्षी तिन ओपन केलं होत तर ते पूर्ण नाही तिचं
नाही काय
होवे.
अ मग त्या पण बाकीच्याचे तर ज्याचे पूर्ण झाले त्याले झाले सुरू.
एकीकडे मग पूर्ण झाले. इचं फक्त ऍपच घेतलेलं आहे ना वर नाव बी नाही गेलेलं
हो काय?. मग नाही जस आता मी मेसेज मध्ये पाहिलं की नाही तर मला दिसली म्हणून म्हटलं.
ते अ ग्रुप वर असल
हा हा. नाही मला आता मेसेज आला मला पण मला पण टाकलं की नाही लकोय ना.
हम.
म्हणून म्हटलं.
मला पण कशसाठी टाकलं माझा की नाही ग्रुप मधून हे झाला माझ्या यांच्यात. मला ग्रुप मध्ये मी डि डिलेट मारला होता की नाही.
नंबर.
हा नाही ग्रुपच डीलेट मारला होता मी ना.
पण नंबर तर आहे मी ग्रुप मधूनच त काढला तुझा जा नंबर.
आहे काय माझा नंबर आहे ग्रुप मध्ये माझ्या मोबाईल मधला डिलीट मारला होता मी. ग्रुप हम्म हा. ए उठ उठ लवकर इकडे.
हम्म ह झालं मग जेवण गीवन.
आता आम्ही जवतो बाई मले हम.
करू करू.
काय तर राहिलं अजून माझी खोली राहिली खालच पूर्णच राहिलं ना वर. च झालं खालच राहिलं ना. खोल्यात लय हाय सहा सात.
तुम्ही एकत्र असता का सर्वजणी.
नाही एक ते लहाने दादा तिकडे असं अकोल्याला बँक असतात ह हा ते अकोल्याले असतात. आम्ही दोघ जणी इथच राहतो ह एक. एकाच याच्यात तिघांचा वापर आहे ना काढलेला.
हो ना हो ना मग तू वेग वेगळ्या राहता का दोघी इथं मग.
नाही नाही एकातच हाय.
हो.
हा, ऋषीऽऽ तिकडे होई लवकर. हम्म ते काही येत नाही काही, तिकडेच असतात.
हो ना हो ना, ते कपडे वगैरे शिवते ना.
ते फॅशन डिजायनर आएना. तर काही टाकलं नाही तिला तर मुलगी लहान आहे, ना आता टाकीन बहिती तिथं,, हा.
हां.
हो चल चडडी देतो घालून, ये इकडे, ये. पॅन्ट कशाल काढला तु नं. ममनं ओला झाला काय? हे घे मघ. हे गे ना मग ग असून तो जुजो पार नके. ब का द देव ना
हो. आणू काय रे पोळी आणू का संचित? अं मग तू मागून नाही रायला,, नुसतं भाजी खाऊन रायला. हो ना, आता झाले जेवण करायला बसले.
बाबाला झोका द्यायला लावतो ना ऋषी.
अरे बापरे! आम्ही पण सकाळ पसून इथच आओ, आम्ही पण संपतच नाही कामं.
हो ना आमची तर राहिली साफसफाई,, काय माहित कधी होते त. करू करू आज तर जीवावर आलं, काहीच नाही केलं.
हो. ती आता काय करणार की, बाहेर निघून गेली ती काय काय करणार ती. लेकराचं तोंड सूजते, ते अलग अलग चव भेटते.
खायची चव पाहिजे ओ वेगळे वेगळी.
आरूणची झोपायची वेगळी वेगळी, चुलीत टाकलं ना रू मी म्हटलं आता कशाला टाकलं, तर ते म्हणतात की ते लेकराला चांगलं लागते.
हां हां,, लेकराला तर कैई खायला चांगलं लागते.
नाही तर काय तर,, हो. चालूच असते काही ना काही.
आमच्या घरी तर आले पहिले फेरच्या खाल्ल्या.
हो, आम्हा पोरी आले शाळेतून येता येताच पाच पेपस्या घेऊन आली, सकाळी पाच रुपये नेलते,, तिकडून येता येताच पाच पेप्सया घेऊन आले.
माघारी ते, इथून हिवर खेडले गेले की ते होलसेलमधून आण. त्यातपण मी पूर्ण ते पॅक,, हां हं मगं ते पूर्ण पॅकच पॅक आणलं की मग दिवसभर आहेच, पण नाही टाक ठ टाकू देेता पण नाही टाकू टाकू देतात मग घरात खाल्लं की झाल का वहीवट?
तिथच तर तिथ राहू दे तिथ सिलेंडर. नाही बुवा चालू आहे ना आता पहिल साफसफाई करून घेऊ म्हटल. आणि ते वळे गीळे केल.
हां
शेवया आणि पापड राहिल्या आता कुरडया गिरड्या झाल्या आता
हां ना लवकर केला आज मी.
लवकर केले
तू जेवतो का? हा पोळी भाजी आहे वड्याची भाजी आहे. देऊ का वडी हां मग काय देऊ? आमरस हाय आमरस तो आंब्याचा. पडू दे पोट्टीला आवडत ही नाही आमरस आणि फमरस. भात आहे देऊ का भात हां भात तेल मीठ भात घे ना.
आरू अभ्यास करून घे बाई.
चिवडा खाण बा. पोट्ट्यांचे पेपर झाले काय?
नाही हो पेपर आता लागतील.
शाळा का आता एक वाजेपर्यंत असते बाई त्याची अडीच वाजेपर्यंत होती आता एक वाजेपर्यंत असते. बारा एक वाजेपर्यंत हम्म.
बाहेर नेऊन ठेवून ये जा.
तुम्ही कुठल्या ओ तुमच माहेर?
कुठचाही घ्या. हां कूठल ते हे माहित नाही का कुठ हं
कोण कोण?
ते काचेच्या बांगड्या होलसेलमध्ये कुठ भेटतात माहीत आहे का तुम्हाला आकु ला.
काय होलसेल मध्ये काय भेटतय का?
बांगड्या काचच्या हिरवी सलाये
हो ना हो ना ते इथ भेटती ना आपल्या हम्म नर्शी महाराजांच मंदिर माहीती आहे ना?
नरसिंग महाराजच.
हां हां नरसिंग महाराजच मंदिर नाही का.
नरसिंग महाराजच नाही माहीत नाही बा मले मला कुठल काही माहीतच नाही जास्त.
नाही ग तू कुठची आहे? शेगाव ची हाय का? आण हे बस स्टँड आहे की नाही ते आपल बस स्टँड त्याच्या समोरच हायेत मॉमेडियमच दुकान आहे.
हो काय नाही मला आणायचय माझ कटलरीच आहे की नाही सगळ सामान. मंग बाया मग बाया मले बांगड्याच विचारतात.
हाव काय?
म्हटलं आता हिरवी सलाई घेऊन येऊ, एक वेळ गेलं की
हा
मी आणत असतो मालं तसं पण मग बांगड्याच नायी आणल्या कस आम्ही आता दोघी जणी जातो लेकरु असतात सोबत असं वाटतंय आणता आणता फुठल्या तर
हा
पुरणार नायी म्हणून मंग
नः काॅटरलं कुठून घेते मग?
नाही मी याच्याहून आणतो नांदुऱ्याहून आता पर पहिल्यांदाच मी नाही पुरत नायी
हाव का? घरीच लावली का म? काय, हो का, कायय मग कटलरीत काय काय असतं?
पेन मेहंदीचे कोन अ मेहंदी हे मेहंदीच्या पुड्या क्लचर
हम्म
ते पोरी लाल बो लावतात ना शाळेत जायले? लाल बो, कलरचे बो शॅम्पूच्या पुड्या
हाव ना
बस स्टँडय कणी त्याच्या समोरचंय
हो काय? होलसेल देतेना तु?
हाव होलसेलच देते म नाय तो मी काय जास्त घेत नसतो मला, मला इकडे मार्केट मधूनच घेत आसतो मला लागलं त
हा आता नाही ना मग असं विकायच्या हिशोबाने पाहिजे ना आपल्याले?
हा हा हम्म, तिथ विचारून पाय ना बाई एकदा
हं हं आता
गेली गे बस स्टँड पासून सोमोर ते बांगळेचे एकाच आहे त तिथचय
हो
हा
माझ गेले की विचारी बाई मी
हाव नं बाय तो साडवशील डब्बाच काढण बाहेर हा हा पटते जेवण झाले न आता खाणं सुरूय कायी कायी
हो आता मला बाजूच्या ताईची पोत वोऊन द्याय लागते
पोतायी घाटता का तू? बाप्पारे गाटता येत का तू?
हा हा आता या खाडीची इच्छाय, बापा ते लग्न होतं का खाडेचं ते? तर तिच्या सगळ्याच्याच पोत्या गाठल्या तीन चार जणीच्या
हं एवढे मोठे नेता लोकं भेटीतली जेवढे पा तेवढी ठेव इथं
त्या ताई बाजूचे ते कळू आहे की नाही त्यांच्या भावाच लग्न पक्क झाल त्याच ते कपडा घ्यायले. हे कळू कळूबाई वारली की नाही ते तिची सून आहे किनय तिच्या भावा च लग्न आहे तर ते कपडा हे ते कपडा घायला जा बावीस तारखेला आहे.
हां हां
मग ते म्हणे मला आज नाही तर उद्या अर्जंट होऊन दे. म्हटल बाई आज मग पोरगा झोपला की नाही मग उद्या तर मग मायी खोली साफसूफ करेन तर उद्या काही होत नाही
बर झाले दहा मिन
कारण आम्ही एक नी साड्या बी आणल्या एज पाहाला काय. साड्या आणल्या विकाले. हो मी लाऊ का मग आता?
आता लावता काय?
हां आताच लावतो ना म्हणजे मग आपले चार झाले पाहिजे तु
हां हां लावा
हां
सांगते